काय करताय?
काय नाही आता जेवन झालं, आता आवरायचं भांडे वगैरे
जेऊनच बघा आवरलं?
होय झालं आता. आवरायचं जर थोडा वेळ झोपायचं दुपारचं जरा विश्रांती कारण सकाळचं काम चालूच अस काय नाही घरीच असते, हाऊस वाईफच आहे.
हा.. हा.
हूं....
मग घरातून काय असं म्हणजे रेसिपी तेन
हा, होय काहीतरी ट्राय करत असते, कारण रेसिपी वगैरे आवडत्यात मला वेगवेगळं ट्राय करायला. आणि कसं मुलांना पण जरा वेगवेगळं लाग तच ना शाळेतनं हा शाळेत पण मग त्यांना काहीतरी वेगळं बनवून द्यावं लागतयं असं.
कितीवीला आहे मग तुमचं बाळ?
आता मुलगा माझा चौथीला आहे. हा होय. मग त्यांच्या शाळेत वगैरे, हा मोमोजचं एकदा केले आम चे ते गणपती मध्ये फूड फेस्टिवल असतयं ना, अं म्हंजे असं टॉल लावायचे आणि मग ते विक्री करायचे म्हणजे ग्राहक वगैरे असं हे करायचं आपण. असं हा म्हणजे आपणच स्टॉल कसं लावत बाहेर कसं असतं, दु स्टॉल तसे आपण तिथं लावायचे, म्हणजे फक्त कॉलनीतले मेंबर. जर आपण आणि कोणाला बाहेरच्या आपल्या पाहुण्यांना वगैरे बोलावलं तरी पण चालतंय. असं ते एक हे घेतात, दरवर्षी इव्हेंट असते ते कॉलनीमध्ये आमच्या, हा गणपतीमध्ये, तेवढंच छान वाटतं सगळ्यांचं
आमच्याबरोबर रूम मध्ये सगळ्यांना आवडतंय मोमोज खायला, पण त्या मला रेसिपी जमेनाच झाल्या.
हा. हा. होय ते कस चव हा परफेक्ट झालं तर बरं वाटतंय ना. हूं...
पण ट्राय, ट्राय केलेलं तुम्ही म चांगलं झालेलं काय ते?
हा होय खूप झालेलं की, पहिल्यांदाच केले होते मी त्या ह्येच्यासाठीच. पण छान झालते हा सांगते कि, म्हणजे तुम्हांला पण आवड आहे काय?
होय मला पण आवडतं, मी पण ट्राय करते, मग ते आमच्या वहिनी तेन पण सगळं छान करतात म्हणजे असं काय- काय तर खायला तेन मग मी त्यांचं बघून पण थोडं- थोडं शिकायला लागले. आता हुं. मग ते मोमोजच
हां
च बी आमच्या रूममध्ये पण मी पण आता रूमवर राहते बाहेर शिकायला असल्यामुळे.
बाहेर शिकायला हाय का?
हा मग त्यामुळं सगळ्यांना ते आवडतं पण रूममध्ये खायला तेन मग कधी तर असं संडे सा सॅटर्डे आम्हांला दुसऱ्या आणि चौथ्या सॅटरडे ला सुट्ट्या असत्या.
सुट्टी हा.
ह मग ते दोन दिवस सुट्टते असली की एक दिवस काहीतरी म्हणजे करत असतोय आम्ही असं.
हा हा नाही होय बरोबर आहे ना, आता आठवडा कॉलेजमध्ये त्यामुळे एक- दोन दिवस
हां मग एक्झांमच्या टायमिंगला काहीच भेटत नाही ना करायला तेन. मग ते अभ्यास तेन आसला, हा. मग अभ्यास तेन असला तर नाही काय करत. सगळ्यांनाच वेळ असला तर मग मिळून काहीतरी करतोय, नाही मी रूम मध्ये जेवण बनवूनच खातोय. टिफिन तेन काय लावलं नाहीत. हा.
नाही बरं आहे ना मग, ते बाहेरच कसं जरा हेच असतंय.
हा म्हणजे जेवण चांगलंच नसतंय सोडा. आसं सगळं रोज कडधान्ये -कडदाने मग आम्हीं गावी असल्यामुळं कडधान्यं खायची एवढी सवय नाही.
नाही होय भाज्या आहे त्या गावी असतय ना आपल्या जास्त त्यामुळं, हां हां.
हा मग त्यामुळे आता म्हणजे मी करूनच खातोय सगळं दिलंय घरातल्यानी गॅस तेन सगळं दिलंय.
ब छान वाटलं तुम्हाला म्हणजे कॉलेज करत अस रेसिपी वगैरे
हा ट्राय म्हणजे कसं त्या आमच्या वहिणी तेन सगळं नवीन नवीन काहीतरी करतात ना.
हा हा.
त्यांनी पण असं वेगवेगळ्या प्रकारची रेसिपी ट्राय करत मग मला पण आवडत असं त्यांचं बघून करायला की हा करायचं ते न असंं मग थोडंफार शिकलोय मी मग ते मोमोजचं काय अजून, हां.
ट्राय केल्याशिवाय पण येत नाही ना एखादी गोष्ट पहिल्यांदा ट्राय करावीच लागते.
काय करल ते मग ते मोमोच कस जमलच नाही आणि माझं काही एवढं जाण झालं नाही आता त्यामुळ शिकलो नाही त्यांच्याकडून मग मला जरा सांगताय, कसं करायचं असतं ते? हा.
हा मोमज मध्ये कसच आपलं मैदाच घ्यावा लागतो त्याला मैदाच आप पण नॉर्मली कसं चपातीचं पीठ भिजव तोय तसं ते मळून ठेवायचं चपातीच पीठ थोडं मीठ घालायचं त्यामध्ये पाणी प लई पण पातळ नाही करा मिडियम ठेवायचं.
मीडियम करून ठेवायचं. मग किती तास भिजत ठेवायचं ते?
नाही चालतय अस अर्धा तास ठेवला तर चालतय. हा आणि मग आता मेन त्यामध्ये स्टफिंग येतय ना ते भाज्यांचं
हा.
हा त्यामध्ये आपण कोबी, अ गाजर, बीट,
हां.
असं वेगळं पौष्टिक घेऊ शकतो आपण त्यामध्ये, मग त्यामध्ये कांदा, टोमॅटो हा म्हणजे भाज्या फक्त असं किसून घ्यायच. खिसनी असते ना आपली त्याच्यावर मोठे असं पीस हे केलं ते चालतय. हा आणि मग ते असं बाजूला ठेवून द्यायचं,
हम्म.
मग ते कसं पाणी सुटतय ना त्याला
हा हा हां मग ते पातळ झाल्यानंतर काय करायचं? पातळ तर होणारच ना ते,
अ पूर्ण पाणी ते आधी काढून घ्यायचं सगळं. हा पूर्ण असं पिळून घ्यायचं ते आणि कोर ते कोरड भाजी हे करायचं आणि मग आता फोडणीला फोडणीला आपण कांदा, टोमॅटो, लसूण, मिरेपूड असं हे सगळं साहित्य घ्यायचं. मग आता तेल टाकायचं आपण तेल टाकल्यानंतर मग कांदा आपल्याला टाकायचा बारीक एकदम चिराय
एकदम बारीक चिरायचा हा मग ते मशीन अस तय आपलं ऑनलाईन म्हणजे ते कट करायच ते, ते युज केलं तर चालतय?
चालतय की चालतय फक्त जर असंल पण एकदम बारीक करायचं नाही भरड असं म्हणजे हा एकदम पातळ अस म्हणजे पेस्ट केल्यासारखं नाही असं ओबडधोबड असं चालतंय हम्म ओबड धोबड असं करायचं. त्या म्हणजे खाताना पण असं, हे लागतं ते ना ते.
हा, म्हणजे ते लई पण बारीक ला, झालं तर तेला जास्तच पाणी सुटणार.
पाणी सुटतय, आणि हे करायचं आपलं म लसूण, आल्ल पेस्ट, आल्ल-लसूण पेस्ट घ्यायची. तेला, जरा थोडाच भाज, लई त्येला भाजत बसायचं नाही. थोडासा नॉर्मल भाजायचा, मग त्यात टोमॅट टाकायच परत आलं लसूण पेस्ट आणि आपल्या ते हे सोया सॉस भेटतो ते, ते टाकायचा, हा. ते थोडच टाकायचं, जास्त टाकलं तर मग खारट होतय, ते थोडं हा, ते थोडं असं परतून घ्यायचं हे करून. वरून थोडी मिरेपूड टाकायची.
हा.
हा, आणि मग ते आपण पिळून घेतल्यात ना त्या सगळ्या भाज्या.
भाज्या.
हा, ते त्यामध्ये म्हणजे फोडणी केलेल्या आपण त्यामध्ये टाकायच्यात. त्या भाज्या सगळ्या, हम्म आणि असं जरा फक्त वाफून घ्यायचं असं हलवून. हा, जरा बा पहिल्यांदा मोठा गॅस करायचा. आणि अस हलवायचं ते, मोठ्या गॅसवर आणि परत एक थोडा मि मध्यम गॅस करायचा एक, दोन- तीन मिनिटान आणि मग थोडीशी एक द, दोन मिनिटाची वाप आणू द्यायची त्याला.
अ, भाज्याना त्या?
हा भाज्याना. म्हणजे थोडसच हे करायच, कारण आपण वाफवणारच आहे ना त्यांना, हा.
ते एक म्हणजे सगळं सारणतेन भरून
हा, हा हा तेच की, मग आपलं ते हे घ्यायचं. स्टप ला, ते स्टपिंग पूर्ण गार करायच, अस जर गरम -गरम भरलात आणी म ते पातळ होतात मोमज. हम्म. मग ते, हा पूर्ण गार करून घ्यायचं सारण ते. आणि मग ते, मो, मोमजचा आकार आता द्यायचा आपल्याला जर तुम्हाला पहिल्यांदाच आहे म्हटलं तुम्ही एक व्हिडीओ वैगेरे बघू शकता युट्यूबवर.
ते बघितलय पण, ते काय जमेना झालय ते मोमोजचा आकार द्यायला.
हा, हा आ ते सिम्पल मग तुम्ही असं, असं गोल- गोल आपण मोदकला करतोय तस जरी केला आणि वर शेंग म्हणजे त्याच वर येतय ना भाग. ते असं बोटान असं गोल-गोल करायच आणि अस खाली चिकटवल्यासारंख करायच, झाला मोमोज. मोमोज ला अस ते आकार म्हणजे, तसाच आकार यायला पाहिजे अस काय नाही.
तो आकार कसा जरा अवघड हाय, म्हणजे आपण कॅफेत तेन बघा, त्यांना व्यवस्थित जमतय.
त्यांना कस ते, ट्रेनिंग झालेलं असते ना. कॅफेवाल्यांचं वगैरे हम्म त्यामुळे त्यांच परफेक्ट.
कुठंल? आम्ही करायला बघितलं की ते आम्हाला जमतच नाही. म्हणजे एकदा ट्राय करायला बघितलं, ते तुम्ही म्हटलं बघा की थोडा वेळ ठेवलं तर ते पात होतय बारीक भाज्या चिर, मग आम्ही कसं केलं, पूर्ण बारीकच भाज्या चिरलेल्या. मग त्यामुळ त्याला कसं ते पाण्या सुटल आणि त्यामुळे रूम मध्ये कस सगळ्याच नवीन मुली म्हणजें कोणाला एक्सपिरियन्सच नाही त्या जेवणाचा असं, मग ते आम्हाला नंतर ते जस आणि आम्ही काय केलं ते फोडणी घातल्या नंतर गरम- गरमच भरलं.
हा नाही, ते गरम भरले की कसं, पातळच होणार ना.
हा मग ते गरम गरम भरल्यामुळे काय झालं की ते पूर्ण पातळ झालं. आणि ते खाली पाण्याची वाफ लागून, लागून परत म्हणजे ते काय एवढे व्यवस्थित झालं. चीकटुन च बसलाय झालं सगळं म्हणून ते जमलंच नाही आता म्हटलं तुम्हाला तरी विचारून बघूया. क कसं म्हणजे हो ते आटत
कधी पण एकदा ट्राय करायलाच पाहिजे, कारण आता म मुली आहे म्हटल्यावर, आपल्याला कधीतरी किचनमध्येध्ये जावंच लागतं ना, आणि वेगळं काहीतरी ट्राय करायचं म्हटलं तर, पहिला प्रयत्नातच येते असं नाही. हा हम्म
ते पण कसं माझ्या ज्या रुमेट आहे, त्या सगळ्याच आम्ही करून खातो.
हा हा हा
हा म्हणजे असं प्रत्येकी वेगवेगळं करून खातो, एकत्र ग असं खात नाही.
खात नाही हा, नाही बरोबर पण अग वेगवेगळं केला तर कसं कधीतरी एकमेकीला आपण देऊ पण शकतोय ना. हा हा
टाइमिंग वेगळं म्हणजे सेम आहे कॉलेजचे टाइमिंग साडे - साडेचार सगळ्यांचं सेम फक्त कस एक्झाम च्या टायमिंग ला माग पुढं होतंय. म्हणजे पहिल्यांदा आम जा मग पंधरा दिवसानंतर आमची झाले गे लगेच नेक्स्टची एक्झाम अस नर्सिंगवाल्यांची. त्यांना अस एक्झम सुरू असतात, मध्ये कस सगळ्यांच टायमिंग जुळत नाही ना, त्यांच्या वेळेला मी गावी जातोय अस होत.
नाही होय होत. नाही कधी पण ट्राय करायचं परत एकदा करून बघा असं ही रेसिपी. मी सांगले अरे फक्त फक्त आकार कसा लय पण पातळ लाटायचं नाही ते,
हा..
जे आपण पुरी लाटतोय ना स्टपपिंग साठी.
हा हा हां
ति लय पातळ नाही लाटायची.
मीडियम साईज ची. असं लाटायचं.
हा मीडियम साईज ठेवायचे हा. म्हणजे कसं लय पण पातळ केलं तर ते वाफेन वगैरे तुटू पण शकते.
मग तुम्हाला ते शेफतीन व्यवस्थित जमलेलं मोमोजचं?
हा शेप जमलेला थोड्यापैकी, असं बरोबर मध्ये मधोमध घ्यायचं. ते तुम्ही युट्यूबवर व एक दोन सिमपल व्हिडिओ बघा. ते मी व्हिडिओ बघूनच केलेलं.
मग तेच की आता बाकीची रेसिपी समजल्या, फक्त तर ते कसं म्हणजे शेप त्याला द्यायचा.
तुम्ही प्रत्यक्षात जरा म्हणजे, असता जवळ तर असं सांगता आलं असतं ना.
हा मग ते कस जवळ असले कसं बघून करायला येतं.
व्हिडिओमध्येध्ये बघा आणि हे करा मग.
हा मग त्या आता व्हिडिओमध्येच बघतो. मोमोची रेसिपी म्हणजे आता बाकीचे समजले बाकी हेच काय एवढं बघायची काही गरज नाही फक्त ते लास्ट जे शेप द्यायचा असतय मोमोज ला तेवढंच फक्त बघतो.
हा हा चालेल व्हिडिओ बघा आणि मग हे करा मग चालेल ठेव का?
तर शिकायला भेटते ना.
हा हा चालत ठीक आहे ठेवा मग.